हॅलो!
हा उचलोय बघा.
हा उचला मगाशी पण मी केलेलं तुम्ही काय उचलेलाच नव्हतं लवकर
हो. तेच की एकदम काय कळलंच नाही ना ते हच्यायावर मला ते हेच्यावर आला वाटलं हो नेहमी साध्याच्या हेज्यावर
हा हा बरोबर
हा तसा वाटला म्हणून बघावं लावून तुम्हाला नंतर
हा हा.
हो.
आपण आता एकमेकीशी पाच वेळा बोलू शकतो ना नंतर मग नाही बोलू शकत.
असं बोलू शकतोय होय?
पाच वेळा बोलू शकतो हो.
पाच वेळा बोलू शकतो आणि सबमिट करायचं काय आता मी
हो हो हो
हो आता मग मी मी नंतर तुम्हाला लावणार ना माझा एक झाला?
हा.
आता हे तुमचा दुसरा ना.
बरोबर हो.
ह मग मी परतताना म्हणालात.
चालेल ना.
बरं चालतय की.
हो एक जणाला पाच वेळा तुम्ही करू शकता.
हा हा करू शकते काय हा हा हा मला वाटलं. की एक जणीना एक करायचं परत दुसऱ्या जणीना करायचं असं आहे का काय असं वाटलं हो.
नाही नाही पाच वेळा करायचा.
करायचा काय बरं झालं सांगितलं असंय ते ह् ह नाही.
हा
परत मी लोणची पण करतो बघा असे सगळे लोणचे लोणचे चटण्या.
त्याला ते पाहिजे अच्छा. लोणच घरीच बनवता.
हो घरीच बनवतो.
हो का.
हो मिरच मिरचीचं लिंबूचं.
हा हा.
हम्म हे सगळे घरीच ब बनवतो म्हणजे चटण्या पण घरीच करतो आपल्या.
चटण्या कोणत्या शेंगदाण्याची याची.
हा शेंगदाणेची खोबरेची परत ये. जवस तिळकढी पत्ता्याची.
हा हा हा बरोबर.
हे सगळ घरीच बनवते.
तुमचं घरी बसून भरपूर काय ना काय चालूच आहे काम.
हम्म चालूच हे.
ऑर्डर पण येत असेल ना तशा तुम्हाला.
हा ऑर्डर काही असं शक्यतो नाही घेते ते सगडच ज कसं आपल्याला परवडत नाही ना.
बरोबर हो.
हा त्यामुळे त्या ज काय तसं ऑर्डर बिडर काही घेत नाही म्हणजे असं पदार्थ येतात करायला.
हा हा.
हम सगळ्या चटण्या पदार्थ विदार्थ सगळे म्हणजे येतं करता.
अच्छा. घ्यायच्या ना हो त्याच्या पण ऑर्डर भेटतात ना लोनचं वगैरे. घरगुती उलट घरगुती लोणच उलट किती जण मागवतात.
हो किती जण भरपूर मागवतात तर आम्ही परवामा करायचं झालं नाही आहे. बाहेरून घेतलं. त्या फोड्या त्यांनी काय केलतय काय मी ते वाळवला अजून ठेवले बरणी बघा अर्धा कि ते. अडीचशे रुपये का तीनशे रुपये अर्धा किलो आणले.
हा.
ते हू म्हणून तेल घातले ते आणि ते फोड्या पण त्याच्या मऊ झाल्या नाही तरचवं ते.
म ते असं मुरलंच नसेल त्यानी हा. मुरल नसेल त्यांच लोणच अजुण ते.
अहो त्यांनी प फोड्या वाळवल्या होत्या वाळवल्यात ना आंब्याच्या भोवते कोणत्या.
वाळून मग घातलं लोणचं.
हा त्यांनी वाळवून घातलेले आहे बहुते होते त्याच्या फोड्या एकदम अशा. कटिंग कटीण असं लाकड्यासारख्या कटीण.
अरे बापरे!
ते खायला पण किती होत असेल मग.
हो खायला पण नाही बरोबर लागत, आणि तेल पण भ भरपूर वापरलय त्यात. भरपूर म्हणजे काय? भरपूर.
जास्त तेल पण नकोय, ते नंतर खराब होतं न हो जास्त तेलाने पण.
हो, जास्त तेलान पण खराब होतं ते कुमट म्हटल असं होतं ना, लागत ना ते. खोमट, खोमट लागत ते.
तेच ना.
हो, तुम्ही पण नवीनच आहे काय?
नाही, माझे दहा कॉल झाले आता.
होय.
हा.
हम्म हम, किती कॉल व्हायला लागतात?
तीच तरी व्हायला पाहिजे, आज शेवटची तारीख दिली ना त्यांनी. तुम्हाला तरी सांगितलय.
ते आता त्याज्यावर आले मेसेज आता, तीस म्हणजे आज शेवट आहे म्हणून, कुणाला फॉर्म भरायचं असेल तर करा म्हणून आले मेसेज या व्हाट्सअप वरती.
हा.
हा मग आता बघते, लावते मी पण मग. आजच पूर्ण करा म्हणाले काय?
हो आज पूर्ण करा म्हणतात हे ना.
होय, मी आता माझं काल पूर मी काल काल परवा दिशी पासन फॉर्म भरत होती. काल म्हणजे पूर्ण झालंय माझं.
अच्छा!
हुं, म्हणजे आजच मी पहिला तुम्हाला कॉल लावल्या मगाशी.
अच्छा! मग आज पण तुम्ही आता ग्रुपला मेसेज टाका आ आपलं बोलणं झाल्यावर, ग्रुपला अजून कोण भेटत असेल ना बोलून घ्या मग.
हो घेते की ताई.
हो.
नाही नाही, सा सा बरं झालं सांगितलं अस, हो हो बरं झालं सांगितलं असं ते.
हो तेच ना. हम्म.
तुम्ही काय आणि काय काय करता? घरी बनवता
नाही, बाकी काही नाही अगं आपल तेवढंच चालूये, त्याच्यात कोणाची वेळ भेटत नाही, तर बाकी काय करता
होय नाहीच कि अहो, कसं आहे आपल्याला पण कसं मोबदला चांगलं भेटल तर करू वाटतंय ना?
बरोबर हो.
नाही तर नाही हे करू वाटत नाही हे अजिबात ते मग.
नाही ना.
बाहेर कस, कस पण करतात आणि कसं पण हे कर त्यात ते काय आता, किती आता सगळी तपासणी चालू झाल्या दुधाची ते सगळं.
भरपूर भरपूर, भेसळ जास्त चालू आहे सगळीकडच.
सगळी करज सगळी कर असते.
हम्म दूध पण आता पहिल्यासारखं भेटत नाही.
हाऊ दूध तर काहीच भेटत नाही पहिल्यासारखं, ते दुधाचं तर काय सांगूच नका ते.
नाही पहिल्यासारखं भेटतच नाही दुध पण
नाही नाही पहिल्यासारखं भेटतच नाही दुधाची बात.
हम्म, तेच ना. हो
मंबयला पण खूप असं बघण्यासारखं आहे ना हो?
हो आहे ना बघण्यासारखं.
तेच कि आणि ते गणपती एक ते कुठला असतो बघा ते सिद्धिविनायक हो तिथ पण गेलतो, गर्दी भरपूर होती.
तिथे पण गर्दी भरपूर असते, महालक्ष्मीला गर्दी असते. ते सिद्धिविनायकला आसते.
हा हा
तुम्ही फक्त सिद्धिविनायकलाच गेलेल्या?
हो सिद्धीविनायकलाच गेलते, राणीचे बागेत एक गेलते आणि ते कृष्णा टॅम्प्स ला गेले ते आणि परत मॉल ला एक गेलतो बघा, मॉल मोठा
कुठल्या मॉलला गेलेल्या, वाशीमध्ये?
मॉलला, कुठला मॉल तो मोठा आहे बघा. तिथं गेलता, काही नाव आठवना.
पण वाशी मध्येच गेलेले का?
वाशी मध्ये नाहीये, असं इकडं पुढं गेलतो बा बघा.
हम्म पुढे गेलतो पुढं मोठा मॉल आहे बघा.
हा पण आता कुठले आहे, पण ते पण माहिती पाहिजे ना.
हा माहिती पाहिजे ना.
सीऊड सीऊडला पण आहे एक मोठा माॅल. सीवुड ला गेलते का?
हा सी उडला गेलतो.
हा हा
सी वुडलाच गेलतो.
हम्म स्टेशन च्या बाजूलाच आहे ना तो.
हा हा स्टेशनच्या बाजुला, खालूनच काय तर ट्रेन गेली आहे ना ते.
हा हो हो.
हा तेच कि तिथं तिथंच गेलतो.
हम्म
तर कपडे पण असे महाग आहेत ना हो तिथं कपडे?
महाग आहेत.
हम्म तेच की, बघितलं. खूप महाग आ
हा माहागेत ते तर आहेच, परवडत नाही आपल्याला घ्यायला पण.
हम्म नाही नाही परवडत नाही.
हम्म मुंबईमध्ये काही काही दुकाने आहे. असे स्वस्त भेटतात ते पण ते माहिती पाहिजे आपल्याला
माहिती पाहिजेलो आणि कसं लोक आपल्याला फसवतात पण ना ते,
हो फसवतात पण ते माहिती नसल का? आपण फसला जातो. त्याच्यामुळे माहितीचा माणूस आपल्या बरोबर अस चला मग काय वाटत नाही आपल्याला फिरायला पण
हो काय वाटत नाही हो
रिक्षावाले पण फिरवतात. जास्त
होय रिक्षावाले पण फ फिरवत्यांत
त्याच्यामुळे पूर्ण ऍड्रेस, आपल्याला पाहिजे जवळ आपल्याकडे.
हा ऍड्रेस पूर्ण आणि व्यवस्थित पाहिजेल ओ माहिती तर उप नाहीतर काय? म्हणजे काय कळत नाही. आमच्यासारखं नवीन आलेलं नाही तर काय कळत नाही बरं का,
काहीच कळत नाही म्हणजे रिक्षावाले पण आपल्याला फिरवतात ते सांगतात नाही इकडून रस्ता नाही तिकडून रस्ता आपल्याला पण कळत नाही नक्की काय चालय ते?
हा नक्की काय चाललंय ते कळतच नाही खरंच असं होतय.
बरोबर हे ना!
काय म्हणजे कुठं गेलो? काय गेलो काय काय समजतच नाही वाटत
हां
आणि असं गोंधळसारखं होतं बघा एकदम तिथं राअअ राहून असं म्हणजे एक दोन महि महिना, दिडमहिना राहिल्याशिवाय ते करणार नाही आपल्याला
नाही कळत, नाही नाही लवकर कळत नाही हम्म
हम्म आणि त्या ट्रेन मध्ये तर लोकला तर काय गर्दी अरे बापरे भयानक! भयानकच काय खरं नाही ते ते काय म्हणतात मेंढर भरल्यागत कसे प्रवास करत्यात कशी जॉब करत्यात खरचं आहो म्हणजे अशी तर हे बरं का ते आपल्यासारख्या लोकांना आमच्या इकडच्या लोकांना नाही ते जमणार
नाही आता कसं आम्हाला सवय झाली ना ओ काही वाटत नाही आम्हाला आता हम्म
तर रहिवाशी लोकांनाच ते जमू शकते बघा ते नाही तर
नवीन लोकांना नाही जमू शकत, नवीन लोक एक दिवसात कंटाळतात लगेच.
कंटाळता न्हवं, आम्हीच कंटाळलो आम्ही लगेच चार चार-पाच दिवसात परत आलो. तिथंन सांगायचं म्हणजे तुम्हाला
आणि गरमी पण भरपूर आहे ना हो,
तेच की, गर्दी पण भरपूर आणि कळत पण नाही ओ वाहानं इत इकडून तिकडून आलेली ये
हो ते तर आहेच
हम्म सगळा, गोंधळच उडतय सगळा
हं म काय?
हो
आता तुमच्या मुलीला स झाली असत सवय आता.
होय तिला झाले स हवय, चांगली झाले सवय, आता भावाला भाऊ पण माझ तिकडच आहे. पनवेलाच आहे ने पनवेल मध्ये,
हा,
हम्म त्यामुळे तिला झाले सवय चांगली म्हणजे झाले ते सवय तिला ते कशेच तर त्या हे ना ओलानच ये-जा करते ना ते अशी हेन करत नाहीत नी. ओला न जाते ती. हा जॉबलाय तिक तिथं!
कुठे जॉबला जाते ती?
जॉबला... कंपनीत जातीआ
हो का
हो
हम्म हम्म हं
भाऊ पण कंपनीतच आहे. तो पन ओलानच जातो ना.
हा मग काय, त्यांना ते माहिती आहे ओलाचं सगळं.
हम्म...... ओलाच माहित आहे ते, कसं हे करायचं, काय करायचं.
बरोबर हो.
ते कर ओलाला पण पैसे भरपूर जात्यात.
भरपूर जातात. ते तर लांब लांब असेल तर जातात जास्त.
जास्त म्हणजे काय या-जायचं दीड दोन हजारच्या घरातचं होतयं बघा ते.
होत मग काय, कारण ट्रेनने जाण्यापेक्षा ल लोक काय म्हणतात आपलं.... सुटसुटीत ओला करून गेलंल ब
होय. बरं वाटतंय ना.
ट्रेनच्या एवढ्या गर्दीत जा. धक्काबुक्की करा. हे करा त्यापेक्षा आपलं ओला करून गेलं, टेन्शन नाही.
टेन्शन नाही.
हो, आरामात जातो, आरामात येतो आपन.
हो तेच की, नाही बरोब एकदाच आम्ही गेलतो बघा ते..... लोकलन ते हेला, कुटं राणीच्या बागेत.
अच्छा! हा हा.
हा, तर लई गर्दी ते, त्याच्यावर काय आम्ही त म्हणल नकोच म्हणलं ते....
अहह... संध्याकाळची खूप गर्... दुपारच्या वेळेस नसती एवढी गर्दी.... पण संध्या काय नी.... सकाळी भरपूर.... दुपारच्या वेळेस कोण नसत ना एवढं, आणि सकाळी आणि...... संध्याकाळी कसं सकाळी ऑफिस ला जायची गडबड असं, संध्याकाळी ऑफिस सुटायची गडबड. त्याच्यामुळे त्या दोन वेळात भरपूर गर्दी असते.
हम्म आन त्या वेळेतच रेंट पण वा.. वाढतात ओलाचे बघा.
हो हो, त्यावेेळेस रेटपण वाढतात. हो....
वाढत्यात वाढत्यात भर पूर वाढत्पवाटते ते फरक पडतोय. हम्म, त्याच टॉपिक पण लागतयं